हॅलो, हां बोल की.
काय म्हणालतो तुला?
निवान कधी तरर फोन करतो एक विषय सांगायला
ते सांगायचंच राहायच.
ते मध्ये त्या झा त्याच्यानंतर काय आपण एवढं बोलणच झालं नाही.
न दिदीला मी सांगितलं की अश्
काय तो विषय?
हम
म्हणजे हा एवढा हाय हायपर हायपर झालेली की
कोण ती जाल ती हायपर प तेि शांत विषय कोणी केला मच केलाय तिच्या्यासोबत बोलून ती बोलल झाल त माझ सोबत हे ना सगळ बचार करून दिलंय आमच
हा हा हा
त्यांनच नार म्हटलेले बोलते ह हे पण बोलते त्यासोबत मेसेज वरती दिदी
हा मग कधी उर कायचय?
उर कायच की हे मझूर
मग आता ती काय ती काय तिचां अवघड आहे ती काय होय पण म्हणत नाही नाही बी म्हणत नाही.
ति तू कायच करून मी माहती आहे ना तुला? काय म्हणाल त का तुला कसं चाललय काय चाललय. बरं आहे तुझ अस काय म्हणतत ना ते काहीच म्हणले नाही काही
मनली की हे सगळे बोलली की आहे आम्ही भेटलो ज्या दिवशी आम्ही भेटतो कधी पण म्हणजे इकडे तिकडे काहीतरी कार्यक्रम होते त्यावेमही असं असू की आमचा आम्ही सगळेजण काय म्हणतात म ते काय तुला सांगतो पटनांर नाही मला ती दोघं जण काय म्हणतात अरे तुम्ही हे काय लग्न का करत नाही? एवढे दिवस झालं मी म्हणलं काय नाही ला अरे काय जगावेेगळ तुम्ही म्हणताय भांडण पण झाल्यात तुम्ही एकत्र ज्या ज्या ज्यावेळी बघ दिसताय त्यावेळी तुम्ही दोघ जण
हा
आणि तू काय नेमकं कळत नाही.
कळत नाही काय कायच कळत नाही.
म्हटलं मलाच कळत नाही आजपर्यंत आणि तुला कसं कळेल म्हटलं भावा.
मला तरी कुठ
मग मला म्हणाल मला म्हणत होता परवा आम्ही रात्री बारापर्यंत बोलत बसलेलो. मंग मलाच म्हणत होते काय आता म ती दोघ जण कि आता काय असेल ते बघतो आता मी आम मीच भेटणार आहे आणि मीच आम्हीच भेट तो दोघ जण आणि विचारून बघतो आता अ.. आता तोंडात शिव्या येत्यात. नाही देत अ मग ती ती दोघजण म्हणालती मला
काय?
आता आम्हीच भेटतो आणि हा विषय हे संख्या आणि सुशा
हा
आम्हीच विषय हा मिटवतो काहीतरी एकदाचा एंड काहीतरी म्हणजे बघ काहीतरी होयल नाही तर काहीतर पाहिजेणारे कस आता तुला काहीतरी होय तर नाही. काय तू काहीतरी काहीतरी काहीतरी करू शकते ना बाबा
हा मग ते पण आहेच की मग हे आम्ही बाळू मामाला गेलतो ना त्यावेळी भेटलेलो आम्ही मी हो तेव्हा दिदी
हा हा तुम्ही मध्ये स्ट स्टेटस बघितलेलं मी तुमी बाळूमामाला गेलेल
ते गे स्टेटस बघीतला असशील पण आम्ही भेट. भेेटलेलो मग चाललो होतो मग दिदी विचारा तुम्ही करा माझी काय वाट बघू नकोसा दिदी म्हणत्या
काय विचारा
तुमचं तुमी करा लग्न माझी काय वाट बघू नकोसा दि म्हटलं तुझं झाल्याशिवाय आम्ही करतोय व्हय
मग
मग काय हा सोड चांगलाय ते घर च पण चांगल हाय सगळच चांगलाय हाय मग काही विषय नाही म्हणजे मान्य होईल अजून घरी माहित नाही पण होईल मान्य असं मला वाटतं
तुमच्या काय घरातले असे काही एवढे काही हे नाहीत घे बाबा
स. म्हणजे पोरग चांगलं आहे सर्व चांगलं आहे मग कशाला उगच आणि मला मुळात पुण्यातला जॉब करणारा नकोय मुळात असलं काय नकोच आहे मला घरातली मान्य अ ह हवा
मला पण हे दोघं परवा म्हणालते की काय ते विचारतो म्हणजे आम्ही क्लिअर आता बोलून तर घेतो काय नेमकं तर तुम्ही कशात अडकलाय नेमकं मग मग मग काय उपयोगच नाही त्याला मग
अस मला वाटतंय मला पण एक एकदा काही कळत नाही अस का मग त्यामुळं
मग काय अर्थ नाही बाबा आता माझं कस होतय माहिताय तुला सांगतो मग खरं सांगत झालं मी किती जरी की नाही आता तुमच्या घरी आलेले माहिताय पाच मे ला
कोण
मम्मी तेन
मला मागच्या वर्षी मी त्या दिवशी दवाखान्याला गेलतो
ओके हा हा त्या दिवशी पाच मे ला मी ठरवलं ज्या दिवशी ते तो विषय सगळा झाला त्या पाच मे ला मी ठरलेलं
मला माहित नव्हतं ही कशाबद्दल आलतीत मी गेलतो ते मला ते मणक्याचं झालतं मला विषय यच माहीत नाही मला कारण त्या दिवशी
हम हम सांगालोय काय त्या दिवशी मी ठरलेलो जो प पर्यंत मी लाख रुपये कमवत नाही तोपर्यंत मी कुटणं कुठ कशाच्या ना दाला लागत नाही आण मी पाच मे दोन हजार पं आता सव्वीस ला ठेवलेल माहि ते स्टेटस
नाही बघितलं मसत बघा नसत
कालेव
मी लाईक केलं असेल पण मी अस
हा हा मग मी पाच मे दोन हजार सव्वीस ला ठेवलेलो की एक वर्षापूर्वी मी ठरवलेलं एक लाख रुपये करणार मंथली आणि एका वर्षानने माझं ते सक्सेस झालेय
सट्या वळेल असतू
ठेवलेलं म्हणजे मी तुला वाट लस पाठवतो मग त्या दिवशी मला अशेने मेसेज केली चांगला आहे चांगले अचिव्हमेंट हे चांगलं कराय लागयस हे कराय लागयच ते कराय लाग मग बरोबबर पाच मे दोन हजार पंचवीस ला मी ठरवलेलो आणि त्या दिवशी आमचा दे असा झालेले आणि पाच मे दोन हजार सव्वीस ला बरोबर हा यादीश मसल
म
मग काय आता बघू मी बघ शेवटी
मग विषय काय काढा नाहीस
आर काय काढू सांग मी त्यानंतर मला फोन केली की ह्याला बड्डे ला
हम्म
त्या दिवशी मला बोलली की हसास तू एवढं केलायस माझ्यासाठी पण मी काय करू शकलेल नाही मी म्हणलं माझी काय असं नाही बघ म्हटलं की मी तुझ्यासाठी केलं आणि तु माझ्यासाठी करायला पाहिजेस किंवा काय काहीच नाही म्हणलं असं काय नाही म्हणलं तर मला म्हटली नाही मला पण वाटते क कायर गेल््टते म्हणली मग मी म्हणलं तसं काय नाही म्हणलं म नाहीय मग म्हणली मी येणार आहे म्हणली घरी ममी म ठीक आहे एक की म्हणलं मी आता म्हणलय किती महिने झाला असं वर्ष झालं ऐकालो मी म्हण मी इथे येऊन जाताय पण येत नाही तर नाही असं अस आहे बाबा ये येणाररा येतो तर ठीक आहे म्हणटलं मग म मला म्हण काय नाही मला म्हण मी म्हटलं तिला की बोलूया म्हटलं कधी तर भेटूया तर म्हणटलं कधी जर काय तर भ किमान भेटूया तर म्हटलं एवढं काय आपण का दुष्पणा आहे काय म्हणते कोणाचं
का दुश्मी एवढी कसली वैरह नची जन्माजन्माच हा
मग तिथं काय नाही परत काय नाहीच मग कधी आता काय
हम्म विचारायचं काय प्रॉब्लेम आहे नेमका तुझा
मला पण वेळ नाही आहे असं म्हणली मी म्हणले होत
याल
ते म्हणले तू पण जॉबला आहे मी पण कामात असो काहीत आहे तुझ जॉब सुटल्यानंतर आठ वाजता येतो नऊ वाजता येतो म्हटलं संध्याकाळ मी मला काही नाही अस ह चालते चालते ते बघूया म्हण त्यावर काय झालंच नाही बाबा बोलण म्हणजे होते बोल ना कधी मध्ये आधी मध्ये काहीतरी मेसेज करते कुठल्या तर स्टोरीला देन
हा
तेवढंच अरे कस होत सांग तुला सांगू मी ज्या दिवशी मला ते न करत झालं मग त्या दिवशी मी असं ठरवलेलं माझ्या डोकीतनं काढून टाकायचं हे सगळं कारण बघ तू किती पाठ लागणार आहे सांग
होय ते पण आहे अस किती पाठी लागणार आहे लागून लागून
मग असा विषय झाला मग ड मला सगळं काढायचं पण एक एक मेसेज आला की नाही एक मेसेज माझ्या सगळ्या डोक्याच्या आई बहिण होत्या मी जेवढं पाठीमागत आहे ते माझ सगळं विसरून जाते आणि परत झालं आणि हाय पालत्याकडेर पण आहे माझ्याकडे मासच आहे माझं सध्या मम्मी परवा मला पण ह सगळीजण म्हणालते अरे एवढं काय हे करा लागलाय कराय वाटत की हे कराय जावं मी म्हटलं बघ मला मला एक पर्सेंट सुद्धा काही यात हे नाही म्हणलं
तस माहत नाही ना त्यामु
पण असं अस आहे मग मला म्हणले मी विचारून घेतो सगळं आणि मी ज एकदा भेटतो आणि बोलतो आम्ही दरा दोघं
हा
म्हणजे कसंय नाही तर नाही म्हणा होय तर होय म्हणा दोघेजण दोघांचा मार्ग का तर बघ त्यातच अडकून राहून तच परत इरून फिरून गंगावेश म्हणायला ते काय
काय उपयोग नाही
काय सांग मी आता मी किती वर्ष झालं कि बंद करायन म्हणजे डोक्यातन विषय काढत जातच नाही
नाही जात
काय गुरु
म ते आता बघू म्हणसत काय होते चाललंय कोरिया कोरिया म्हणून खर इज चालंय सगळे करणार
हम्म
हे तर चालय करया करया म्हण
कोणाचं
हेच
हा हा
इथ लंशिवाय करणार आहे
हम् हम तू विचार क तू काय का
नाही तस नाही तसं काय नाही मी विचार दिला रागय लग्नाबद्दल विचारलंग मी विचार नाही म्हणजे म का पड असतं तुम्ही लगुनाचबद्दलच काय बोलताय दुसरं काही नाही का आयुष्यात त्या सगळ्या काय बोलाय सांगाच्यावर ते स करायचं की कधी ना कधी करायचं खरं कश
अरे मला काय म्हणायचं सांगा बघ प्रत्येक गोष्टीला काहीतरी लिमिटेड आहेत लिमिट आहेत हा आणि प्रत्येक गोष्टीला एकदा वेळ आहे की बाबा ह्या ते काय उगच लोकांनी मग का पन्स हव्या वर्ष लग्नून सग जण निवाणार राहिली असते अरे त्याला का तर कायच आहे किती पुढं पैसे कमवलं म्हणजे पैसे कमवलं पैसे कमवलं म्हणजे आयुष्य नाही आहे
होईच कि लग्नानंतर सुद्धा तू हे करू शकतेस. ते तुझे आहे ना काय होणार तो तो अस दे की?
मी माझी एक पण अपेक्षा नाही की बाबा, काय असं म्हणजे हे करा.
जाऊ द्या. ह बोलायचं हा,